हॅलो.
हॅलो हा काय करलंस प्रणता.
काय नाही बघ बसले.
हा हा काय नाही मग मी पण बसले
होय आवरडलं स्वयंपाक ते ना
माझं नाही अजून तुझं
माझा आवरले बघ
हा हा
ह बराय ना तब्येत
होय आहे बरं आहे तुझं
आहे बघ
हा हा
पणं काय करलं
आहेय बघ ख्या लागल्याी झोपल्या
काय काे
ती झोपल्या ग आणि तो खेळाला लागलाय बाहेरच इिथे
होय
हा मग तेच म्हणलं मला असं कळलं की तू काहीतरी घर बसल्या काहीतरी कोर्स करालास असं कळलं कोणता कोर्स करायलास मग तू
मी या मेहंदी कोूस करायला लागलेय
हा हा
ऑनलाईन बसून बसून काय करायचं
तिथं गावातच आहे का काय
नाही ऑनलाईन कराय लागली मोबाईल वन होय कारण बाळ लहान असल्यामुळे फोटो बाहेर जाता येत नाही ना सोडून
होय होय
तो झोपल्या जो झोपल्या तोपर् का मग थोडं थोडं करून घेते
हा हा
होय
मग कसं काय काय शिकवतात ऑनलाइन म्हणजे व्यवस्थित होते नवहे ऑनलाईन
होय होय होय ऑनलाईन सगळं व्यवस्थित होतय आणि सगळं स्टेप बाय स्टेप त्यांनी शिकवतात ना
हा हा हम् ह मग पूर्ण झाले का काय किती झालेत
नाही आता तरी आ आता म्हणजे एक दोन तीन पार्ट झाला आता
हम्म हम्म
आणि शिकवलंत त्यांनी व्यवस्थित म्हणजे पार्ट टू पार्ट शिकवला ना
हा हा
बेसिक पहिला चालू आहे म्हणजे सरळ रेषा सिरकी परत ते दॉट देऊन
हा हा
मग त्यामध्ये साधे फुल त ना अस परत ब्रायडल मध्ये पण शिकवा लागल्यात
हा हा
हम्म
चांगलाय ना कोर्स म्हणजे कस मला आपण काहीतरी करायला बरोबबर म्हणून विचारलं तुला
नाही नाही छान शिकवतात एकदम भारी आणि सगळं सविस्तर आणि आपल्याला जर काय कुठली डिझाईन येत नसेल त नसेल तर त्यांनी म्हणजे आम्ही मॅसेज टाकल तर त्यांनी सोप्या पद्धतीने करून पण सांगतात
हा- हा
आणि ती-तो पुन्हा काढून त्याचा व्हिडिओ करून पाठवतात असं काढा तसं काढा
हा -हा मग तेच म्हटलं आज तर कस होतंय एक -एक जण का म्हणजे क्लासेस घेत्यात कणी मेहंदीचे कोर्स तेन तेनी म्हणतात की ऑनलाइन काय व्यवस्था तुम्ही ते सांगत नाही तुम्ही इथेच क्लास लावा अस तेन‌ म्हणून म्हणाल्यात म्हटल तुला ऑनलाईन करायल्यास म्हणता ना विचारा म्हटलं म्हणजे तोच कोर्स करायलास काय दुसरा कराल्यास कुठला ऑनलानचा म्हणून विचारयच
नाही -नाही एकदम छान शिकवतात त्यांनी आणि आता ब्रायडल झालय पण ते अ डोहाळजेवणाच ते आई होणार, बाबा होणार ते परत मंगळसूत्राचं परत रिंग सेनेमरी त्याच रिंग्स काढायचं
हा- हा
तेन सगळं शिकवा लागल्यात
हा- हा
ते बाळाचं तीन चित्र हुं..
आता कसं आहे सांगू काय ते मेहंदी- बेंदी फंक्शन जास्त वाढल्यामुळे कणी जास्त लोकं हो कस पैसा खर्च करण्यासाठी मोठे -मोठे फंक्शन ठेवल्यात नय. त्यासाठी लागतय सोड
आणि लगेच आता परवा एक दोन व्हिडिओ टाकलेलो मी मेहंदी काढलेलं तर लगेच ऑर्डर आली आणि असं -असं आमचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही मेहंदी काढणारा काय म्हणून?
हा- हा
मग ती ऑर्डर घेतलेली परवा छान झाली मेहंदी छान काढलेलो. ते बघून मला आणि दोन- तीन जणांनी ऑर्डर दिल्यात. मेहंदी काढायला होय.
इमेजेस पाठव की म्हणजे मलापण म्हणजे कोण जरी विचारलं, कुणाचं जरी फंक्शन असलं तर तुझं नाव सांगायला बरं त्यांना म्हणजे तुझ्या काहीतरी पिक्चर्स दाखवायला बरं नाही म्हणजे त्यावरून तुला त्यांच पण ऑर्डर येतील नाई
हा -हा सांगते की आणि पाठवते पण तुला पिक्चर्स मी मेहंदी काढ लेलं.
हा चालतंय
हा तसच तेनी रांगोळीच पण टिप्स दयालागलेत ग
हा -हा कसं होतंय सांगू काय तू आता एकट्या मूळ आता तू तुझं मला कळालं मग मी आता आमच्या म्हणजे तू गल्लीतल्या म्हण कोणाला पण, कोणाला पण सांगितलं माझ्या माहि नी वगैरे तर तेवढंच तुझ पण फायदा होईल नाही काहीतर शिकण्याचा आणि तुला पण सराव पण होईल. सराव पण होणार त्यामुगळं चांगलं आहे, मग तेच मी पण करायच म्हणत होते पण कस माझी पण मुलगी लहान अस त्यामुळं मला करता येत नाही लगेचच म्हणताना विचारलं तुला मला काय क्लासला तेन जात
कसं ऑनलाईनला शिक की तुला मी त्याचं म्हणजे लिंक पाठवते तू लिंकनुसार तू पण जॉइन होऊ पला तेनी व्यवस्थित शिकवतात, करतात. आणि आता मी किती दिवस झालं करा लागलोय त्यांची काहीच तक्रार नाहीये.
ह तेच म्हटलं तरी पण तू क नई मला पूर्ण कस त्यांची माहिती म्हणजे मला पाठव मग मी काय म्हणजे बघते काय- काय होतय. मग मी पण त्याला जॉईन होऊन मी पण सुरुवात करते मग ते कसं अ तुला म्हणजे असं अ स्टेप पहिला म्हणजे नुसतं पहिला साधे डिझाईन वगैरे असं डायरेक्ट शिकवले काय? एकदम बेसिक, पूर्ण बेसिक
पूर्ण बेसिक आपल्या मेहंदीच डॉट आणि एक सिंगल लाईन त्याच्यापासून त्यांनी सुरुवात केलय
हा हा
तयार करण्यापासंन मेहंदी तयार करण्यापासन सगळी सुरुवात आहे.
चांगलंय
होय
हम्म हम्म.
आणि कस मेहंदी आपण विकत आणतो क नाही ती मेहंदी त्याने वापरत नाहीत. आपण ते मेहंदीचं झाड असत ना, ते ते पाला असतोय ब तू कधी बघितल्यास काय
त्याच्याकडे आहे काय?
होय आमच्या इथं आहे घरा शेजारी मग ते मी व्हिडिओ बघित मग ते आणून ते पानं आणून स्वच्छ धुऊन परत ते वा करून त्याचा, म्हणजे हे करून पार्क असं हे करून मगच ते मेहंदी तयार करतात.
हो, काय ते उलट चांगली नाही ह किती दिवसाची काहीतरी केमिकल वापरलेलं असतं, अगं कसं झालेलं एकदा म्हणजे कोण तर असं म्हणजे पेपरमध्येध्ये चालेलं भरपूर वर्ष झाले कायत तर त्यात केमिकल मिक्स केलंते वाढत. त्या मुलगीनं कस मेहंदी पाडलेली, तसं म्हणजे ते असं हातावर रेषा फुगलेल्या म्हण असं हातातल्या असं झालेलं त्यामुळे कोणी भीतीच वाटतय बाहेरची मेहंदी कोण आणून मेहंदी काढायला
होय, होय, आणि ते मेहंदी तयार करून आपण तयार केलेले असता नई सगळी म्हणजे ओरिजिनल मिळतय अस ते त्याने काय इफेक्ट पण होत नाही, आणि कलर पण येतोय त्याचा आणि लवकर ते डिझाईन जाईत पण नाही.
हा हा.
कस मेहंदी आपण आणून, वापरलेली असत्या ती कस आज काढले तर उद्या परवा दिवशी रंगत्या, आणि मग लगे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी म्हणजे जायला बघ
ते कसं असतंय केमिकल केमिकल वापरल्याल असतय आत्ताच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये केमिकलच जास्त प्रमाण आहे, त्यामुळे पण माणसाचं आयुष्यमानच कमी झालय. कुठलं पण खाणं अस धान्य असत ते सगळ्या गोष्टीत केमिकलच आणि असं वे नको असलेले त्यात पदार्थ घालून करतात, त्यांनी त्यामुळे लोकाला मनुष्याला हार्मफुल य तेे पूर्ण शरीरला
होय होय आणि हानिकारकच आहे ते. सगळ्या ह्याच्यात केमिकल आहे. तू असं म्हण नको, की मेहंदीत पण हाय मेहंदीत पण हाय, खाण्यात पण हाय, आपल्या मे कपच्या सगळ्या ह्याच्यात काजळ म्हण
होय, होय, सगळ्या सगळ्यात हाय, आता म्हणूनच होत की हे लोकचं कस प्रमाण वापरण्याच वाढलंय आणि लोकांना आता कस घर घरगुती गोष्टी कुठल्या नको आहेत सगळ्या असं बाहेर विकत मिळणा्या पाहिजे त्यामुळे लोक लोकांनी ते वापरून वापरून मु आता किती लहान लहान मुलांना अटॅक यायला लागलेत लहान लहान मुलं काय व्हाय लागलय, आई वडिलांच्या समोर मुलं एक्सपायर व्हाय लागल्यात त्यामुळे की नई
नाही, होय सगळ्या केमिकल अगोदरच्या बायका किती बघितलीस का म्हातार झालं तरी पण किती त्यांची त्वचा आणि त्यांची स्किन चेहरा कसला भारी दिसत होतोय आणि आता कस करतात, ह जरा काय तर उठ हा, हे क्रीम वापरा, ते कम वापरा, ते साबण वापरा असं करतात आधी कस, बेसन पिठ लाव, ज्वारीच पिठ लाव असं करून तोंड धुवत येतील, आता काय जाय झालं होय कोणता सण आला चला पार्लरला, मेकअप करून येऊया, फेशियल करून येऊया हे सगळ चालूच ये, त्यामुळे चेहरा लगेच खराब होतो.
हुं
त्या बायकांच्या पेक्षा आताच्या पोर हो हे दिसाय लागल वयस्क दिसायला लागल्यात
होय होय, ते मला मा इथ पार्लरचा कोर्स पण आलेला मग, त्यासाठी मी जाणार ओते सोड, मी परत तुला कॉल करते त्यांनी तेव्हा तेव्हा मी तुला पार्लरची माहिती सांगते म्हणजे त्यांनी मला आम्हाला थोडं मोजक सांगितलेल नायी, पार्लर बद्दल हा मग, ममी म्हंटल ते काय मी काय म्हणजे जास्त काही एवढ डोक्यात घेतल नयी फक्त मी एक चार दिवसच गेलते सोड पण ते तेवढ तरी गेलते क नइ मी, काय काय शब सांगितल मी तुला सांगते नंतर न आणि या हे कस मग मेहंदीच तरी विचारायच म्हणल म्हणजे तुझ पक्क तर झाल असेल तर आम्हाला फक्त बर नई ऑनलाईन ला उगाच ते बाहेर जाऊन कोर्स करण्या
हो हो आणि तू कधी पण ब होऊ शकतेस ना त्यांच काय ऑनलाईन आपण त्यांच लाईव ला यायच अस पण नईये. तो व्हिडिओ त्याने टाकलेला आहे आपण कधी पण बघू शकतो कधी पण करू शकतो. ज्याला तुझी मुलगी झोपेल त्या वेयेला तू थोडा वेळ केलेस तरी पण चालेल ना ते?
चालतेय की तेच म्हणून च
मग आणि कर मग नंतर मला आणि पार्लर विषयी तू काय सा ऐकून आलास ते थोड थोड तर का हो ना सांग मला.
होय होय सांगणार सो मग ते मेहंदीचच म्हणजे अ आमच्या इथे चार दिवसा फंक्शन आहे मैत्रिणीचा म ते मला फीचर्स पाठव मग चांगले वाटले तर त्याने तुला ऑर्डर देतील. आणि त्यामुळे तुझ पण काईतरी घर बसल्या काई तरी होईल ना तेवढा वेळ तुला मिळेल ना.
हो हो चालेल की मिळेल थोडा वेळ मला. आणि अ तुला मी पिक्चर्स पाठवते सगळे माझे मी आ आतापर्यंत जे काढले ते आणि त्यांना आवडले तर मला तू ऑर्डर कर म्हणजे
जरा काय कर नायित काय फंक्शनस का नायी मला पिक्चर्स जास्त पाठो कारण त्यांच फंक्शनच म्हणजे एंगेजमेंटच फंक्शन आहे ना त्यांच.
बर बर माझ्याकडे एंगेजमेंटचे भरपूर पिक्चर्स ये तुला मी पाठवते की
स तुला परत ते बघून त्यांना म्हणजे मन तर चांगल वाटेल ना त्यांना की बा हिला ऑर्डर ग वाटेल अस असे पाठव मला फो
हा हा हा चालते की
परत मग आणि कोणात असेल तर तिज बघून मग परत तुला सांगतातच होन्य
बर बर चालते की
हाव ते
हा कर माणे थोड्या वेळाने मला ह
होय होय
हा ह हा बस.